हॅलो.
हा बोलते.
हू काय करायल्यास?
काय नाही मग बसलोय आता आवरून.
हूम्म जेवण झालं?
होय होय झाल. तुझं?
जेवालोय ब.
ह हा. त्याकाळी जात
ह् काय नाही बाज दोडक्याची भाजी केल्या.
हां हा.
चपाती
दाखव ना.
तुला आवडतोय ते आंबा खायालोय.
हे राघू आंबा व्हय, अजून हाये व्हय आसला आंबा बाजारात.
होय, होय हाय की.
हा चौकात एक माणूस एक थांबतोय नी टेम्पो घेऊन
होय होय.
त्यात कवड्या भरलेला अस
चौकात म्हणजे तो सुर्व्यांच्या घरापशी थांब
हा हा तिथंच की, नवीन रोड संपतोय तिथं.
हा. तिथं बघायला पाहिजे. तेज्यापाशी हुं. काय म्हणत्यात ते.
काय ग?
अ त्याच्यापाशी आता कनी काल गेलो, तेव्हा आंब नव्हतं ड्रॅगन फ्रूट तेन होतं. कणीस
कणसं कणसं घेऊन थांबतोय तो. कणसं आणि फणस.
हुं.
फणसाचं तरी केवढं वास मारतय.
होय अगं, खर मला फणस लय आवडतय.
आवडत्यात तुला?
होय, परवा आणलेली त्याच्यापासनं खर कनी ते असा जरा हेच होता, असा म्हणजे एक एक फणसं नाही शेंमडा नव्हता. एकदम असा कठीण कठीण होता.
तो अजुन पिकला नव्हता काय?
नाही. असं कच्च्यावरचं असल्यागत, असं जरा गोड पण नव्हता आणि हे पण नव्हतं असं कच् चट अस लागतं हुता तर फणस कसं असं गोड गोड असत्यात कनी एकदम.
होय.
तसा नव्हता कायतर वेगळाच हुता.
त्याज्यापशी ड्रॅगन फ्रूट एक असतंय.
दमाय
हम्म, त्याला कुठं काय चव असतिया?
होय.
आणि आता त्याच्यापासून बग की तर. मला तर ते ते खाल्लं क नाय गुलाल खाल्ल्यागतच वाटतंय.
त्यांना गोडच नसतयं चवच नस
तेच कि त्याचा ज्यूस करून प्यायला पाहिजे त्यात साखर घालून.
हा काय माहीत कसं त्यात आणि बिया बिया असत्यात आणि.
व्हय त्या बिया काय खाल्ल्या तर चालत्यात सोड. ते गुलाबी लागतो तसाच गोड पांढरा पण लागत असंल.
पांढरा?
पांढरा पण ड्रॅगन फ्रूट असतोय की.
नाय यात हेच असतंय ते.
आतला का बाहेरनं? बाहेर न पांढरा हा गाभा पांढरा होय हा हा.
पांढरा असतोय आणि बिया काळ्या असतात.
हां हा. मला वाटलं काय बाहेरनं पण पांढरा असतय का काय.
नाय नाय बाहेरन नाय.
आतंन असतोय वरनं गुलाबी हाय असायचं असतोय, फ आतन पांढरा. एक एकजण घेऊन जात त्यात बाय केवढं केवढं खात्यात कसं ते सपाक सपाक, माझी मैत्रीन आय क नी ती भक्ती म्हणुन तुला सांगितलं
हा.
त्यांच्या मावशीचं का नाई रामलिंगच्या इथं फार्महाऊस आय.
हा.
हा, आणि तिथं फार्म हाऊस आय म तीथनं क नाय पुढं कुठं तरी शेत आय त्यांच तिकडे परवा फिरायला गेलतेत तेनी. तवा तीथं क नी त्यांच्या त्यांची झाडं हायत ड्रॅगन फ्रूटची.
हो का.
हम्म. ते अननसाची, ड्रॅगन फ्रूट ची फणसाची तेन. म तिंनं सगळं तोडून आणून आणून तिचा स्नॅप टाकलेले आम्हाला सांगालती ड्रॅगन फ्रूट तोडालय हे करालोय.
आपल्या हित येतंय होय ते?
होय तेच मला पण वाटत हुत आपल्या इथ येत नाय खर येतय.
हम आपल्याइथ वातावरण कसलं असतय.
हम्म आपल्या इकडं सफरचंद येत नाय, येतील की नाय काय कळना.
ह येतात खरं ती कच्ची लागतात टिकत नाहीत नीट.
तेच कि त्याला ते तसलं वातावरण तेच लागतय ग त्याला.
हा
तिकडचं बर्फाळ प्रदेशातलं हाय ते.
अनी काय म कॉलेज कधी चालु होणाराय तुझं?
माझं तीन ऑगस्टला.
थांब की पाच सहा दिवस राहिलेत.
होय भीती वाटत्याय लय आता मला जवळ जवळ येईल तसं.
काॅलेज तुला अजुन तुझं चालु व्हायलय तर भीती वाटायल्या आमचं अजुन ऍडमीश्- नाही तरी मला भीती वाटायल्या.
ह, ह म्हंजे कुठलं मिळंल काय मिळंल कसं असंल?
हम तेच कि आणि कोन संग असणार मैत्रीण नसणार. तुला आता फिक्स तर माहिताय गं का कोण मैत्रिणी नाईयेत तुझ्या.
होय
मग को वाटतय का आत्तापर्यंत असं व्यवस्थित सेटल झालेलं असते. सगळं आणि आता परत सगळं नवीन.
कस होईल काय होईल पहिला दिवस कसा जाईल.
तेच की कोणा संंग बसतोय काय मैत्रीणीं कश्या भेटतात?
मम्मी आता ते. ज माझं त नवीन सीम घेतल्यावर मी कसं टास्क कंप्लीट करणार.
नवीन सीम घेतल्यावर व्हय. या फोणवर व्हय नबर तुझच लॉगिन कर कि बाबा तुझ्या नंबरला टास्क चालू कर.
म्हणजे हा नंबर त्यावर लॉग इन करून करू काय.
हा तसं केलंस तरी चालतंय.
बगु आता घेईल तव्हा.
हा त्याच तेच मग कवा घेणार आहेस?
काय माहित आता तर म्हणतात दिवाळीला घ्यायचा आत्ता नाही.
अग बाई लई लांब हाय म्हणावं अजून दिवाळी.
ते आता वॉर चालूू नाही काय त्यांच्यामुळे चिप महागल्यात. म्हणजे एक एका फोन पाठीमागे सात ते आठ हजार रुपये वाढल्यात सगळ्या.
हो आता तो मोटरोओलाचा पण एक नवीन आलाय बघ.
आला आनी.
मोटोरोला सेव्हन्टीन फ्युजन मार्क्स आलाय.
हं हं‌ ते पर्वा आलेला होय मग.
खरं त्याची किंमत पण तेवढीच हाय चोपण हजार का काय तरी.
हा
हम्म परवाच बघालतो बघ आता काय कळना मोटरवाल्याच पण खर तो असा म्हणजे दिसायला अस एवढा हे नाही आहे सोड
ते चार कॅमेरे आहेत का त्याला
हा आठ जीबी आणि दोनशे छप पण स्टोरेज आहे ते चोपनचा आहे आणि बारा जी बी दोनशे छप्पन आहे ते एकोणसाठ हजारचा आहे
हा, हा
असंय बघायला पाहिजे आता बघू कुठला पैसे केवढे साठवल त्याज्यावर
अच्छा तरी कधी घेणार म्हणजे कॉलेज चालू व्हायच आधी का आता असं हॅलो हॅलो तुझा आवाज ईना झालाय
हॅलो
हा आता आला आवाज इना झालता
आता‌ दसर्याला किंवा गनपतीत तेन ऑफर असतात तर
तुझा आवाज चाललाय मधन, मधनं
हॅलो
हा
दसऱ्याला किंवा ह्याला ग ऑफर्स तेन असत्यात कि तेव्हा बघायचा
हां, हां, हां
बघायच किंवा आता कॉलेज चालू व्हायच्या आधी ह्याज आता ह्याच पण कसं व्हायलय स्टोरेज नाही फुल व्हायलय का आता परवाच निम जवळ, जवळ दहा जीबी स्टोरेज खाली केल तो
हा एवढं
हा म्हणजे सगळं जे नको आहे ते फाईल तर ते माझा अँड्रॉइडच्या ऍप तर नव्हते ना फोन मध्ये त्यातले थोडे, थोडे त्या ऍप पण मेहनतीन केलेय डिलीट करू वाटतणार तरी पण डिलीट केलोय जीवावर हे ऊन थोडेफार त्यातले आणि ते एक आणि परत हे असं व्हायलय आता काय करू मला कळणाच दुसरा ॲप घ्यायचा असला तर तस व्हालतं एक ऍप घ्यायचं असलं की डाउनलोड करून तर दुसरा ऍप डिलीट करायचा मग दुसरा येणार
अ केवढ नेट जातय त्याला
मग तेच की
म आता ह्यो फोन मम्मीला देणार
होय मम्मी म्हणताय हे फोन मला दे अ हे करण्यापेक्षा द्यायचा कारण नॉर्मली फक्त फोन बघत कॉल करायला किंवा तिला असं युजला चांग एकदम भारी आहे अजून सात आठ वर्ष झाली एवढा भारी आहे पण असं स्टोरेज ला भरलंय ग म माझं, माझं स्टोरज काढून घेतल्यावर रीकामाच होतय की फोन तिला काय फक्त फोन करायला आणि सिरियल बघायला तेवढंच की
हा मम्मीला कुठ एवढं स्टोरेज लागतय आता काय
तेच की काय करणार आहे फोटो पण काढत नाही काय पण नाही फोन करणार सिरियल वगैरे तिला सगळे अप डिलेट करून फक्त होस्टर घेऊन दिल तरी बस होतय तिला
होयं आणि नवीन स्क्रीन गार्डन घालूंन दिलेले होते.
झालां नवीनचं जां कंवर तरं कां आत्ताचं घातलंय दोन तीनं महिने झालं परवाचं.
होयं मं झालं की.
तेचं कि हां बाकीचां कायं मंग असं लई तापतोय बिबतोय असं पणं कायं हे नाहीं आहे तापतं पणं नाहीं फोन एवढां.
हां मंग झालं की.
तेसं. चार्जिंग पणं बां व्यवस्थित म्हणजे होतंय कमी खरं असं एवढं पणं होतं नाहीं भार भार बारं असं बिनां नेटचं ठेवलं तरं पूर्ण दिवसं चार्जिंग झाले एवढं मंग कायं एकदां सरंयल डाऊनलोड करूंन घेतली. बघितली झालं कशांला लागते चार्जे
होयं नाहींतरं मंग बॅटरी पणं चेंज करूंन घ्यायची.
नाहीं गं हे मॉडेल नाहीं जूणं आंता हे मॉडेल बंद झालं की नाहीं त्यांच्यामुळे हेचं कुठलंचं पांठ मिळतं नाहीं. कुठलंचं मिळतं नाहींत. स्क्रीन गार्ड पणं हुडकांयला लागतं लई मंग मिळते नाहींतरं ती पूर्ण स्क्रीन स्क्रीन गार्ड मिळतं नाहीं यांला. अर्ध्या असतांत बं ते हांफ कडणं गडणं साईडमध्यें तशायां मिळतांत असं आहे परंत बॅटरी बदलूंन मिळतं नाहीं. म्हणूंन त्यांला सांभायला लागते कॅमेरा वेमेरा फुटलां तरं त्याचं ते पणं मॉडेल मिळतं नाहीं कायं चं.
झालं एकदां हे झालं कि मं बदलांयलाचं लागलं की.
होयं म्हणूंन असं त्यांला जपलांय तरी बाई माझ्यां हातांतून नां किती वेळां पडतोय मं त्यां फोन. मलां वाटतते आत्तांच्या चार पांच महिन्यांत पडलां नाहीं आहे नां तरं रोज दिवसांत न दोनदा तरी पडतचं होतां माझ्याकडं नं फोन
फोन म्हणूंन सहन केलांय तुलां त्यां
होयं तरी पणं राहिलाय चांगला बघकी केवढा आधीचे मोबाईल चांगलेच होते गं आंता माझी माहिती त्री नाहीघं ती दियां तिनं आत्ताचं मोबाईल घेतल्यां अं अजूंन वर्ष व्हायचंय मागं. सुट्टी लागं आली ते इकडं तवां घेतल्यां आणि असलां तापतोय की नाहीं तो कायं बोलूं.. नकोस एवढां तापतोय सॅमसंगचा आहे.
हम्मं हां.
आत्तांचे नवीन फोन असे आहेतं सगळें त्यामुळें फोन घ्यायला पणं भीती वाटतेंया.. !
ओप्पोचा पणं कुठंला तरं हे हो यायच्यां आधीचा नवीनचां. तो पणं तापतोय जरां थोंडा वेळं वापरलीस की तापो
तेचं होते गं म्हणूंन फोन घ्यायला भीती वाटतेया.
हम्मं
बघूं आंता कायं होते.
आणि करणारं आहेस.
अं कसं पणं करूं कां नको कां संध्याकांळी करूं
संध्याकाळी थोड्यां वेने करं जरां मणंगा श्वास घेईन आंता
चालते चालते नंतर करतो हां झाले अंक साडे अकरा मिनिटं
हो मी थोड्यां वेळां ने तुलां मेसेज करतो
हां हां चालतं मी जरं गेलो नाहीं तरं करतो
हां कायं तरी
हं जरां तंवर झोप मी येऊपर्यंत जीऊन गोळ्यां खाऊंन
मी गोळ्या खायचे ताई, ते पण केले.
तेच गोळ्या खाऊन झोप बी येतो, आल्यावर उठून करूया आपण किंवा तू, मी नाई आलो तर तू संध्याकाळी उठून कर